हॅलो हा बोलात ऐकूयलय का?
हॅलो.
हॅलो.
हा काय करताय त
काय नाही बघा बसलेय तु म्ही
आ्ी पण बसले तब्येत काय म्हणते. चहा वगैरे झाला तुमचा?
आमचा व्हायचंय अर्जून
हा हा हां तब्येत वगैरे आहे बरी.
आहे की
हम् हम मग आणखीन काय विषय काय नाही बघा निवांत तेच रिकाम म्हंटलं बघू कॉल करून काय म्हणताय त्यासाठी लावले होते.
हा हा ऐकू येतोय ना आवाज तुम्हाला हा अ.
हा घरची आहेत सगळी बरी
व्हय आहेत की, तुमच्या तिकडं
हा आहेत बरे आहेत सगळे हम्म, कुठे गेला नाही काय? फिर ता वगेरे
फिरायला तेन नाही कुठं नाही जायला अजून?
हा हा हा आमच्या आता सुट्टी बाहेर फिरण्यातच गेली बघा.
होय आम्हाला आता सुट्टी पडल्या त्यामुळे, अजून कुठं नाही?
हा हा हा आमचं कसं मुलांना सुट्टी आता मेचीच असते ना. त्यामुळंच सगळी इकड असं जाऊन फिरून आलं, गावी वगैरे जायचं यायचं. हेच आता शाळा चालू झालं. मुलगा आता माझा एक दुसरी पहिली असं हाय.
हा हा.
एक तिसरीला गेला आता आणि एक पहिलीला गेला बघा.
हम् हम् हम्.
हम्म. ते काय नाही बघा निवांत.
हम्म.
हम्म तुम्हाला आत्ता सुट्टी काय?
होय माझं आता झालं कॉलेज तेन सगळ त्यामुळं
हा हा हा.
हम्म.
चालतय, कोणती साईड होती काय?
माझी बी सी ए होती.
हा हा चालेल. हम् तेच म्हटलं बघू स्वयपाक
सैपाक आता नाही नंतर
हा हा आमचा नाही, आम्ही पण नंतर करते. आता कसं फ्री आहे, म्हणून म्हंटलं बघूया कॉल करून. काय करायलाय काय नाही? हा.
एका वेळी एकच नंबरला जातोय काय कॉल?
हा हा होय.
हम् हम् हम् म्हणजे मला अजून कोणाचा दुसरा आला नाही ना, म्हणून
हा हा ह आता इथ पण पुढे होणार सोडा, ते काय आपण आता बोलायचं नाही याच्यामध्ये
असं हाय काय चालतय की,
घरी काका काकू कसे आहेत.
तिने पण हाएत मस्त आहेत.
हा हा.
हू हू.
चालेल. मग आणी काय?
आणि काय नाही बघा, तुम्ही म्हणजे भेटायचय तुम्हाला मला
हा हा हा. भेट. टुया घ्या कधी तर, आता म्हणजे आता आ बघूया वेळ मिळाल्यानंतर बघू शनिवार रविवारच अस हा आ. चालेल. हम् आणि घरी आता कोणकोण हाय?
घरी काय मम्मी पप्पा आस आणि भाऊ असत्यात भाऊ पण जातोय कामाला, मम्मी पप्पा आता घरी आहेत आज शुक्रवार
हा हा हा आणिले. मग बघू आपण कधीतरी भेटून जरा फिरायला वगैरे जायला असं मैत्रिणी मैत्रणी गेलं तर बरवडते नाही ते जरा.
होय चालते की मला पण कोण्हा येतं अजून मैत्रिण ते
हा हा हा म्हणजे कसं आहेता आपण काय स सगळेजण फॅमिली सोबत वगैरे जातेच. इकडं तिकडं मणा हम् आणि कसं बाहेर फिरायचं म्हटलं तर मग एक तर मैत्रीण पाहिजे मैत्रीण असल्यावरच मग ते सगं शेअर वगैरे
नाही एकटी होती पण लग्न झालं ति त्यामुळे काय नाही आता कुठे जात मम्मी एक तिथ आहेता.
हा हा हा मोती तर सस आहे.
मग बाकीचा आहेत त्या शाळेतल्या कॉलेजच्या एवढ्या आहेत त्या का त्यां त्यांच्या कामात
हा हां आणि लग्न झालं तर का मग आता संसारात बिझी
होय झालं की एकदा लग्न झालं की झालं.
हम्म झालंच नाही आता पुन्हा कधी त्यांनी येतील त्यानंतर ना मग आपण भेट तोपर्यंत आणि थोड्यांचे लग्न होतात त्या आणि जाणार बाजूला सगळं असं विभगलं जाते सगळं
होय वेगळ्या वेळ्या लांब लांब जवळ असलं तर काय वाटत नाही लांब गेलं की मग
हा आपल्या हा गाव शेजारी म्हण काय म्हण कस आपल्या गा ्रा वगे असेल तर मग त आपण कधी येऊ शकतो एकत्र ते पण एक कोसावरती एक एकदम तिकडं असं असलं तर नाही भेटायला मिळत.
होय
हम्म माझं पण तसच आहे. अगोदर मी तू कॉलेजला असतानाच्या मैत्रिणी आता कोणच नाहीेत.
ह
बाळावीपर्यंतच्या मैत्रिणी तेवढ्या आहेत म्हणजे तेवढ आम्ही कधीतर असं माहेरी वगैरे गेले की सगळे जण येतच नाही यात्रेनिमित्त ठरवायचं जायचं कुठ तर मग फिरायला नाहीतर जेवायला. असं करायचं हं
तसच होते म्हणलं ते आणि ठरवून तर काय होत नाही एकदा एकत्र आलं तरच ते पण कधीतच होते.
हा एकेकांचे सासू सासरे म्हणा काय म्हणा कोण पाठवतात कोण नाही. आणि एकत एक त्या लहान मुलं वगैरे असले तर मग हा आता नको तब्येत बिघडली हे झाले ते झाले अजून य असंच असते सगळं हा मग सगळं अवघडच त्यामुळे लग्नाच्या आवज अस जाय शकत. काही एन्जॉय करायला मिळेल ते नाही तरर नाही हय. हम्म आणि त्यात कसं घरच्यानी परमिशन काढायला पाहिजे जाऊ का नको.
होय
हम्म कृत कंचे दोस्त सते.
होय जॉब लागले की पण काय कोणी याला बघत नाही जास्त
होय नाही नाही कोणी यायला बघत नाही कसं ती त्यांच्या त्यांच्या कामामध्ये बिझी होत्या. आणि त्यांचं कस सकाळी एकदा बाहेर पडलं की संध्याकाळी टायमिंग कामाची जॉबची सुटल्यानंतर मग ती घरी त्यानंतर पुन्हा येऊन हा पुन्हा येऊन आणि मग घरचं करा. मग धावपळीन कसं ते पण जर दमतातच मग कॉल वगैरे काय करायला मिळतच नाही आपल्याला
होय
होय त्यामुळे घरात असले पण चांगल्या सड आणि्या एकाकडे ना असं बाहेर गेलेलं पण चांगलंय आता आपण शिकणार वगैरे आणि मग ते कसं. ते शिकून सगळं वाया गेल्यासारखंच होते ना ते
होय ते तसच होते ते पण रे आपल आपल हम् लांब जरी असलं तरी स्वतःच स्वतः घरता येते ना सगळं होय उघच स कोणाकडन अपेक्षा नाही ठेवलेला चांगलंच
बरं बा ऐकोणाकड अपेक्षा पण करायला नको आणि काय नको स्वः तस जर आपण म्हणजे कसं व्यवस्थित शिकलं तर मग त्यानुसार पण आपल्याला जॉब वगैरे मिळू शकते नय
होय
हम्म म्हणजे असं पुढच्या माणसांना म्हणायला नको की बाबा आपण कमवते आणि तो आमच्या ज्ववर वगैरे खातो त्यापेक्षा आपणच काय करायचं उभारून आपल्या स्वतःच्या जेवावर ते आपणच आपलं बघितलेलं बरं असते कधी पण
मग काय तर
हम्म बघायचं आता आता बीएससीच किती वर्ष हाये
बीएससी नाही बीसी ए झालं माझं पंधरावी झालं आता
हा हा हा
रता परीक्षा तीन झाली मग आता घरातच असत हम्म
नय येनार काय
पुढं अजून काय बघितलं नाही नाहीतर मग अजून तरी काय प्लॅन नाही बघा कोर्स ट चालू आहेय म्हणायचं करायचं खर अजून तरी काय फिक्स नाही अजून तरी घरातच हाय
ह् ह् ह बघच हा रिझल्ट लागल्यानंतर जरा ठरवायचं काय करायचं काय नाही कारण आता जोपर्यंत शिकायला मिळते तोपर्यंत शिकायचं नंतर कसं होते लग्ना नंतर ना आपणाला हाय होते म्हणजे काम वगैरे जास्त पडतात घरची म्हणा काय म्हणा आणि अस आईच्या घरात असतना कसं हा कधी पण करा कधी पण उठा असं म्हणणार बोलणारच कोण नसते आपल्याला दे आत्ताच का आत्ताच का अभ्यास करत बसल्यास हेच केलं नाहीस तेच केलं नाहीस हे लग्नाच्या अगोदर असते लग्न झाल्यानंतर हा आप सगळी जबाबदारी असते पूर्ण करूनच मग आपला अभ्यासाला बसायला पाहिजे हम्म हम् तोपर्यंत आपलं आपल्याकड वेळ आहे तोपर्यंत आपण सगळं शिक्षण पूर्ण करून घ्यायचं आवाज ऐकू येत नाही
हम्मम्म्
हम्म माझ पण तसच झालं अगोदर माझी पंधरावी झाली त्यानंतर लग्नान माझा आता एम ए झालं आता बीएड ला ऍडमिशन घ्याय लागले
होय चांगला आहे की
होय मग मी कसं लग्नानंतर केल
हा
हम्म लग्न होऊन एक वर्ष झालं त्यानंतर मग ऍडमिशन घेतले त्यात पण त्यानंतर मग तो पण एक छोटा मुलगा झाला लगेच मग त्यामुळे कस वेळ मिळत नाही अभ्यासला घरचं करायचं त्या बाळाच करायचं काय अभ्यास करायचं अस तरी पण ह त ते कंप्लीलेट केलं मी मग अनेक दोन तीन वर्ष गॅप पडल्यानंतर टाकाल त बीएड ला मग आणि म्हंटलं घरची पाठवणारच नाही तर मग कशाला करायचं उगस
होय
राह दे म्हंटलं आणि आणि पुन्हा घरचेच म्हंटलेले की नाही जा असू दे शिक कोण ठेव कधी पण भविष्यात आपला उपयोगी पडते शिक्षण कधी वाया जात नाही म्हंटलेत
हम्म
त्यामु मग आणि गेले मग आणि पुन्हा आलेच परत फी वगैरे भरायला गेले आणि परत आले राह दे म्हटलं तर तुम्ही पाठवणार तर नाही मग एवढा खर्च कशाला करायचं म्हटलं
ह
होय मग हौदी म्हटलं आणि पण ना आता दंगा करायला बीएड केली असतीच चाललं असतं कशा लोगच बंद करून बसलीस त्यामुळे आता पुन्हा आता परवा झालेली सीएटी दिली परवाच फॉर्म भरून आले ऑनलाईन
किथे असत काय
आं काय म्हटलं
त्याला पण सहती असत काय म्हंटलं
हा त्याला सीएटी बीएड ला सीएटी असते की पहिला बी बीएड ची सीएटी देऊन आता एक तीन महिने तर झाले तीन साडेतीन महिने
हम्म
म रिझल्ट लागले आता पंधरा तीन आठवड झालं
हम्म
मग त्यानंतर आता ऍडमिशन प्रोसेस चालू होती काल लास्ट डेट होती मग परवा दिवशी जाऊन ऍडमिशन करून आले
इथच काय
हा इथंच की ऍडमिशन करून आले ऑनलाईन केले रजिस्ट्रेशन झालं आता आमचं ऑनलाइन आता मग आता कॉलेज म कोणत्या कॉलेज म घ्यायचं काय घ्यायचं ह्याच्यानुसार मग आता कॉलेज निवून तिथं मग ऍडमिशन साठी जायचं ते पण आता डेट कळवते आपल्याला त्यानुसार मग हे करायचं हम्म होय शिकून ठेव म्हणाले असन त शाळेतली जॉब येतातच तर मुलांना सोडायला आणायला लागत तेनी
हम्म रिक्षा लावायची मग
हा रिक्षा पण कस आहे मुलांना ह्याला घातले स्पर्धा परीक्षांना वगैरे मग अजून तो मोठा मुलगा आहे तो पहिलीला होता ना पहिली दुसरीला छोटा अजून लहान गट असं होत लहान गट मोठा गट मग त्या दोघांची टायमिंग वेगवेगळी होत होती
हम्म हम् हम्
वेगवेगळे असल्यामुं कसं त्याला सोडायचं सकाळी लवकर क्लासला मग पुन्हा आणायचं पुन्हा शाळेत पाहुणे झाला नेऊन सोडायचं पुन्हा घरी यायचं पुन्हा छोट्याला मग पुन्हा अकरा वाजता घेऊन जायचं पुन्हा दुपारी आणायचं पुन्हा त्याच पाच ला क्लास सुटणार पाच ते सात अस ह्याला बसलेला
हम्म
हम् हा क्लासला मग सहा वाजत होते ते मग असं सगळं नेहण्यात आणि आणण्यातच होतं त्यामुळे गेलं नाही कुठं काय हम्म आता बघायच हा तेच काय
चालतय मग
हा चालेल हम्म अं हा हा चालेल कि म्हणतातस